हा येतो आवाज?
हा येतोय ताई बोला?
अहो तुमचा कॉल अ मी कॉल लावला तेव्हा तुम्ही जेवत होत्या, तुमचा आला तेव्हा मी जेवत होते, आज जरा रईवार हा! जरा दिवांत चाललंय.
काय मग झालं का तुमच पण जेवण?
हो हे काय आताच झालं म्हटलं आता तीन कॉल बाकी आहेत म्हटलं, करून बघावं कुणाला लागतात की नाही. तर दोनचार जनींना लावून बघितलं तर तं उचललेच नाही कुणी फोनच आणि
हाओ आज रविवार हे ना, जो तो व्यस्त असेल ना.
हा या विषयी नको बोलायला ताई. हॅलो या विषयी नको बोलायला. हो हो!
हो हो चालेल अ तुम्ही गेले होते का आता कुठं? हा म्हणजे अ जास्त नाही पण.
अस.
अच्छा मी मी आता दिवे आगर, हरिहरेश्वर, आणि श्रीवर्धन एवढ्या एवढ्या ठिकाणी गेली होती. आता मागे.
ह. छान आहे कोकण.
हो. खूप सुंदर आहे. तिकडून असं निघूच नाही वाटायचं म्हणजे, ते इतकं छान वाटायचं. अ तिकडं गेल्यानंतर की आपल्या आ जीवनामध्ये काही टेन्शन आहे आपल्याला काय, ताण तणाव म्हणजे सगळंच विसरल होत. आम्ही खूप म्हणजे तिकडे, अ आनंद लुटला आम्ही समुद्र, ते झाड वगैरे, ते निसर्ग, खूप सुंदर.
म्हणजे समुद्रावर तिकडे एंट्री केलीच की इतकं छान वाटत. सगळी तिकडे नारळाची झाड, साईडला समुद्र, जिकडे तिकडे पाणीच पाणी मस्त वाटत. तर ये असं गेलं की, तो भागातच गेल्यानंतर सुंदर वाटायला लागत. नंतर मग आपण,
हो ना. परत तिकडचे ते घरं पण जास्त करून ते कौलारू आहेत ना. घर पण असे कौलारू आहेत आणि ते परत ते नारळाचे झाड, ते दृश्यच खूप म्हणजे, खूप सुंदर दिसत ते.
हम. हाय.
आम्ही पण, हम्म.
वेगवेगळे हो. असे हेच दिसात आसत. बागात दिसतात. आंब्याच्या परत कादु, फणस, हे कोकणातले सगळे फळ आहेत.
बापरे, म्हणजे हो फणस तर असे त्यांचे गरच्या गर लागलेले. आम्ही रस्त्याने जेव्हा झाड बघायचो ना. तर अशे मोठ मोठे मोठे गर लागलेले. परत काजू पण तसाच म्हणजे मी अजूनपर्यंत काजूचं फळ पाहिलेलं नव्हतं. पण ते कोकणात जाऊन कळलं. कि ते फळ कस असत. आणि ते बी त्याच्या बाहेर, लागलेलं असत असं तस हा आणि ते फळ पण खातात हा.
हो हो. आम्ही म्हणजे कोकणातन गेलो नाही. तर वार ता इकडं साइडला. त्यामुळे आम्हाला पण पहिल्यापासून अशी कोकणाची ओढ आहेच आहे. मग आता आम्ही म्हणजे, बऱ्याच वेळा कोकण ट्रिप करत असतोय. इकडे आलोय तरी, छान वाटतं असं. दरवर्षी मग मुलांना पण आता आम्ही, घेऊन जातो. मग त्यांना पण अशी आवड निर्माण झाले समुद्रावर जायचं. तिथे मजा वगैरे करायचं. परत ते बोटिंग मध्ये फिरायचं. मग अशी काही अँक्टिव्हिटी.
इकडं फेरी, बोटची फेरी वगैरे ते मोठ्या मोठ्या लाटा येऊन बोट बोटीवरती आदळायच्या खूप खूप मज्जा आली होती आम्हाला.
अरे असं तेवढं म्हणजे फुल एन्जॉय होतं आपलं. टेन्शन असते. तिथ टेन्शन फ्री होत आणि आपल्या सारख सगळं खूप अशे ग्रुपने तिथ येतात फिरायला वगैरे मग त्यांच्याकडे पण बघून आणि वयस्कर असो तरुण असो लहान मुलांन पासून सगळे इथे समुद्रावर खेळायला येतात. अस म्हणजे छान वातावरण होऊन जात ते
हा सगळेच आनंद लुटतात तिथे खूप छान वाटत
च ह आणि अशी मंदिर पण काही काही मंदिर आहेत कोकणात अशी खूप मस्त आहेत. म्हणजे जुन्या काळातली काही मंदिर आहेत बघण्यासारखे आहेत ति अशी आणि तिथ गेल्यावर पण अस प्रसन्न शांत दिव्यागरला पण ते होत ना
हो तिथ ते सुवर्ण गणेश मंदिर ये किती सुंदर ये आणि परत ते काही रूपनारायण आहे ते पण खूप सुंदर ये ते रूपनारायण मंदिरची पण काहीतरी अ कथा आहे वाटत ना की ते लोक म्हणजे अ अ ब्रिटिश लोक का ते पोर्चुगीस लोक ती मूर्ती घेऊन चालले होते म्हणे तर जहाज वरती जाताना तर ते समुद्रात भटकून गेले होते म्हणे मग त्यांना नाईलाजाने परत ती मूर्ती आणून तिथे मंदिरात ठेवावी लागली होती तेव्हा त्यांना रस्ता सापडला होता म्हने परतीचा
हा ते काय काही तरी गोष्टी आहेत पौराणिक कथा आहेत त्याच्या मागे ति कशी मंद पण अशी कमीये हो ान वाटत गे आ व साइटला सगळी अशी झाडी अ समुद्राचा तर असा आवाज येत असतो पाण्यांचा
हो त्या लाटांचा आवाज येत असतो हम्म
हम परत बघा आम्ही तिथ स्पेशल आमच खाद्य म्हणजे? गेल्यावर
हॅलो हम्म
एक
तुम्ही जरा नेटवर्कमध्ये येता का तुमचा आवाज अटकतोय. नाही अहो मी शुद्ध शाकाहारी ये हा हा
हो का शॉथ जेवणामध्ये पण छान जेवण असत त्यांच मग तुम्ही केलय का काय?
हा ते अ तिकड तर आम्हाला काही म्हणजे कोकण मधल स्पेशल अस काही भेटल नाही. आम्ही मग तिकड सोलकढी वगैरे पिली होती. आणि बाकी मग त्यांच अस घरगुती जेवण शाकाहारीमध्ये अ हा एका ठिकाणी आम्ही गेलो होतो तर चवळीची भाजी म्हणजे आपल जे इकड बनवतात ना तर इकड शेंगदाण्याच कूट वगैरे लावून बनव तात जास्त करून तर तिकडची भाजी म्हणजे त्यांचा मसाला वगैरे चवच वेगळी खूप छान लागायच म्हणजे साधी चवळीची भाजी हो म्हणजे साधी चवळीचीच भाजी होती तिच्यात अस काही एवढं दिसत पण नव्हतं पण चवच वेगळी होती मला तर खूप आवडली होती चवळीची भाजी.
त्यांचे म्हणजे मसाले वगैरे ते स्वतः हाताने करतात ना आणि मसा त्यान मध्ये पण म्हणजे आपण किती तरी प्रयत्न केला त्यांच्या सारखी ती भाजी करायची आता आपण त्यांच्यासारखं ओल्या नारळाच्या जर भाज्या करायला गेल्या तर टेस्ट बदलते आपल्या इकडे. मग ते तिकडंच छान लागते मसाल्यान मध्ये पण थोड कमी प्रमाण वेगळं असता ना आपण त्यायात केलं टेस्ट बदलत वेगळं होतंय वरन भात भाजी किंवा
तुमचा आवाज परत अटकतोय.
नाही का?
हा अ
का बर का प्रॉब्लम हाय काय माहिती.
काय माहिती अधून मधून असं ना एकदमच आहे. काय माहिती इंटरनेटचा काही तरी हा आता येतोय.
हम्म बोला.
ह काही नाही हे फोनची रेंज असेल इंटरनेटचं थोडं ढगाळ वाट वातावरण वगैरे असल त्याला थोडा येतो प्रो
हॅलो.